अगे
दीडशे कट झालं बघ मरदा एवढं आलासतो एवढ दीडशे रप दीडशे लस
ह
स साधा कॉलवर बोलालत ब इथ लागय नाही म्हणून मम् आमची म्हणाला गेलं खुश काही एकोणीस मिनिट म्हणजे वीस मिनिट दहा दहा मिनिट झालं असतं इथं आपलं
हो दादा म्हणजे दोन म्हणजे
ह
दहा मिनट बोलायं असं काय नाही या खरं मिनिमम नाही किती पण बोलू शकते जेवढे जास्त बोलतील तेवढे हे जास्त आहे
मला वाटलं दहा बारा मिनट भेटायच बोलायचं ह बोल काय बोलला एवढा
कॉलेज इकडची ल पुढ तिकडचे ल पुढ
गावात काढून मस
हो
मोबाईला नेट चालू लागत नाही
न्यनला
हॅलो
नेट बंद केलेस की कॉल कट होतोय
माझं झाल नेट बंद
हां छान मग
बरच लगेच केेलो ऑन
हम् हम्
कानाला लावून दिला मला स्पीकर पण एक नाही मग काय ऍप डेव्हलपमेंट करून तुला असंच नाही
बर
मी म्हणतो तू जरा दे ते पगार पण द्या म्हणा ऍप डेव्हलप करून देतो म सांग तुमचा
प्रोजेक्ट आमचा चांगला होता तुमचं ऍप डेव्हलप करून
बर प्रपोझल मांड प्रोजेक्ट
होय
लस्टने मी ट्रान्स्क्रिप्शन करत ना बाबा
अजून
खतरनाक यालात ऑडिओ विषय नॉट बायकांच तर बायकांच ऐकलं आता माणसांचं पण असलं बोलणं आई शप्पथ
ते तुला आलेय टायपिंगचं
टायपिंगचं उच्चार आलतं ट्रान्स्क्रिप्शनचं की नाही पहिलं एक वीस ते पन्नास हो काय ना स्व ऑडिओ देताात स्वतः टाईप करायचं होतं ते पास झालं मग त्यानंतर कनि ऑडिओ आणि टेक्स्ट डायरेक्ट येत ते सेम आहे काय चेक करायचं काय झालंय झिरो सेकंड हा तरी पण टेक्स्ट आहे ते टेक्स काढयचं टाकायचं असलं वगैरे आहे.
हजार कडे म
होय
अकराशे अकराशे सॉरी
खतर ना म तू बिन फक्त डायरेक्ट हे हे करायलाच का डायरेक्ट
होय
खर कस केल्यावर नाही आहे रिजेक्ट झालेलं
रिजेक्ट होय झाले नऊच रिजेक्ट झाले दहा हजार मध्ये
ते अजून का नाही बाळा पेंडिंग आहे ह्याला पेंडिंग आहे ते हे व्हायले चेक वाहिली ते
मी व्यवस्थित चेक करतो सुरुवातला व्यवस्थित चेक करतो दहा हे पेमेंट आलं तीस कॉलचं टोटल साडेपाचशेच दिलेत मी म्हटलं गांडवलीत म्हटलं आहे ना हा
आता माझं किती असंल काय माहिती
नाही त्यातला माझा विषय नाही झाला माहिते का किमान आठ कॉल म्हणजे झिरो सेकंदाचीच लागली
ओके माझ आतापर्यंत एकच लागलंय अस
ह माझ त्यामुळे
पहिला आधी साध्या ह्याच्यावर कॉल करायच मग इकडे लावायचं
तस केल तो खर कॉल लागणार काय आणि आपआपच कट होणार काय न करता
काचा पण इश्यू आहे जरा काचा रिंगिंगच दाखवते जरी नेट समोर त्याच ऑफ असेल तरी
हा आणि एकेदर कॉल पण लागत ना दोन्हीकडे ऑन असतात खर कॉल लावतात ना
माझ तर वॉर्निंग बिझी वॉर्निंग बिझी तेेच येते
हा
माझ्या नंतर हे शिंदे त्यांनी चालू करून पंधरा पंधरा कॉल झाला त्यांचं म्हणलं बाई
सौरय सिंद्रीय का सौरय संद्री दुपारी फोन केलता गी म्हणला हो तो उचल म्हणला
हम् हम ह ह मी खेळतो छोटं त्याला मी त्याला खेळतो
फोन करतो म्हटलं कामात उद्या केलाच नाही आता उद्या सकाळी फोन करतोय आणि बघ सौर्यान कंटिन्युअसली तीन लावला फोन दहा दहा मिनिटात हम्म
माझं कसं होतं माहित आहे मी पण असं ट्राय केलं मी असं ट्राय केलं तर आत्ता बोलून कट गेलो कणी
परत कोन जाणार अ माझं पण त्याच्यामुळे झिरो सेकंड पडल्या एअरटेलच एरटेल पण लावायचं मग दुसऱ्याला हम्
य झा ना मला म्हणजे
घरी यांचं लागायला आता करायला त्यांचं कारण ओमक्या पण कंटिन्य दोनदा लावला झालं सौऱ्याचं पण झालं
माझं तर सोयणार अरे एका दुसऱ्या टाइम लागतोय ते नाही लागत
कंटिन्युअसली तीन लावला मला सोळ्यानं लागलं ल सौऱ्यान कंटिन्युअसली तीनदा लावला
होय का ते का दुसरा टामला लागतो
हो न शिवू लागते त्याला आमचं ठरवून चं ह्याच झिरो सेकंड करायचं
का ब नाहीय पाणी का म
हा
पशचिमकड नाही आहे ऍप बघितलं ग्रुपमध्ये येतो
हम् हम् अ सौरश इंद्रिया त्यांच्याकडे पण नव्हतं नाही नाही असं अस रात्री फिरत आलते ते आईस्क्रीम खायला
सांगितलं मला स्टोरी आहे सांग तरी तू मिनिट वाटते
हा मग माझं टास्क कंप्लीट करायच म्हटलं फोन द्या म्हटलं तिघांच्या त इन्स्टॉल गे बसून तीन टास्क कंप्लीट केलो मग त्याने म्हटले पैसे येतात वगरे मला अडीचशे हलते त्याने बघितले
हम् हं
मला पण सांग म्हट मग त्यांना ग्रुप जॉईन करून दिल आणि टास्क झालं दोन तीन दिवस
नाही येत नंतर येत पण काय झालं माहित आहे मी मी पण आणिनी सगळी तू सिनी सगळे ऑलरेडी होता ग्रुप मध्ये त्यानंतर मी जॉईन झालोय तर माझा ऑलरेडी मी त्या खेळतो ना टास् एकदम सा मुलींनात मगर त्यामुळे रिक्वेस्ट केला सेकंड डे काय दो दोन दिवसाांना मला लगेच स्टट या्यायला ल झालं
हम् हम्
नाल नवत नंतर पण मला काय हो
आणत होती ू
मला ट्रान्स्क्रिप्शन चा आलं पहिला अर्ज केल ट्रान्सक्रिप्शनचा कोन फ्रेंड आलं फोन फ्रेंड आता चालूच आहे तोपर्यंत आता ते काय काय सी काय काय
ट्रानस्क्रीप्शन च किती झालं तुझं
सातशे पन्नास का
वाच त ना
सातशे पन्नास
सातशे पन्नासे किती हजार झाल्याचे
दोन दिन केलं
त झाला
हम्म
आताच अस
आं
आत्ताचच करायला.
आता च कराआले रे आता रात्री करत बसणारे.
हो. मी व्यथितरा दो रोज लहान पेमेंट आले मी म्हटलं प पेमेंट ये लेस दिलं म्हटलं. मी ऐकायच बंद केलो, ऐकायच बंद केल नुसता बटन लावून बसायच,
म का डाउनलोड सबमिट म्होलले सर.
डाउनलोड करायला लागतय तुमचात. हो मी पण आज आज एकटच, कोणाच बोलितो.
आता पुढे येते बघ, मला पण सुरुवातलातसं नव्हतं, फक्त सबमिटच होतं. आता डाउनलोड सबमिट, डानलोड
ते मी बोघीतलो आज दुपारी, कोणाच्या फोन मध्ये बघितलं आठवा ना, लय घाण विषये तो. एक ऑडिओ डाउनलोड करतो बसाय लागात.
मला पण, मला कस द्यायलायेत आता.
मला तर नाही, मला ज पन्नासच्या पन्स एकमडऊनलोड होतात.
सिंगल सिंगल कराला लागते. माझा म्हणजे. मग काय? हॅलो.
हॅलो.
हम्म, आवाज कट वालता. तुझा आवाज कट झाला, कायमत.
मला तूझ पूर्णच बंद
सरोवर यांच घाहणे.
माप काढून नको, पेमेंट कमीे देतील गबस.
ते पण हाय, कूठ कॉलेज जात.
काय माहिती, मशीन लर्निंग साठी आहेजो.
हम्म.
त्यांना डेटा पाहिजेय. त्यांना डेटा पाहिजे, ऑडिओ टेक्स्ट सगळं.
मला तर आपलं भारी आले की ते ट्रॅशन ला. खतरनाक बायका बोलायल्या, असल बोलत्यात.
मोदकच रेसिपी, मोमोजची रेसिपी, बाळा ना हेल्दी बिस्किट द्यायला होव. बसलाय सगळं हसून बास.
मला पापड, चिकन पाहुणा आल्या्या चिकन मटन कसं करायचं, परत पहिल्यांदा पनीरची रेसिपी आली, ती त लई खतरनाक सांगाल ती पनीरची
आणि ते जवळ मला एक कयचं साग कन्नड होती. त्याला सुधा डोंगर डोंगर हायतन, खिडक्यातन, असलं, आणि अ अ अ. ह खिडक त्यात ना डोंगरत ना, असलं आणि, आणि मध्ये तर कनी. एक बाई बोलालत आनी मी बाळ अच्छाव असं शिंकलेलं. असलं कॉमेडी कॉमेडी आल्या माहियतेय, मी जेव्हा ते ऑडिओ लावायचं निवडल फ्रेंड आणि मी डॉग ऐवढं हसलोय आमी. ऑडिओ लाव्हायचं, मी ते टाईप करणार लिहाच.
हम्म.
म्हणजे कस का त माहितय, माझ्यावर ऑडि लावायचो. फ्रेंडच्या फोन वर कनी व्हॉटसअप वर आमच्या याच्यावर ते की बोर्ड वर येते ना ते स्पीकर ते स्पीकर टू मराठी कन्वर्ट मग ऑडिओ इथं ऐकून तिथं डायरेक्ट येत होत टेक्स्ट ते मला मी कॉपी बेस्ट करायच
हम् झालं झा
ह
आम्ही एवढं काही ताप करत बसत नाही
नाही रितेेत तेथ माहिती का हवंला वरे न तरी मला करेक्शन नंतर परत आत मी कर
चेक झाली तुझं
सुरुवातच झालतरी ते
ते तिक झाली हा ते सुरुवातीच विशष की ते सुरुवातीतलं माझं िती सातुकली
सातच उकलीत माझं
हो का हा मला पण करेक्शन ला आलं तरी एकदाच करेक्शन झा स दुसऱ्यांदा डारेक्ट कं्प्लीट टास्क याला चाल
ह ह
तासमध्येध्ये काय हे करेक्शन करायचं नाही
अर नाही हे काय झालं दोन तीन सेकंडच वर्डिंग आहे पुढं वर्डिंग कंटिन्यू आहे कट करायं
हा हा एक एक ऑडिओ ते लेघन ह काय बोलायलं तेच समजत नाही
अस् माम ना
आवाज कटू
शनिवार शनिवार रवार येणार आहे सहा पुढं मधी बलँग तसर का आवालाेते खर मशीनवरला एक्झॅक्ट जे बोललेय तेच पाहिजे बोर्डिंग
हो एक एक तर माझ्यात नुसता हा हा म्हटल्यावरच कंटिन्यू आहे
ते आपण हम्मम्मम हा हा
काय का उघडं खरं एन्जॉयल त्यात कलोर
ते आहे सोड ऐकण्यासारखंय सोड ऑडिओ हस तर बसायचं ते करायचं म्हून
तच विषय साईडला पणत्र वासला की झाले
म ते माझ फ्रेंड पहिलात दोन तीन दिवस याला ए बाई तू नंतर रात्री करत बस ब ते म्हणून हायच ते एवढं लावू नको बाई आता म्हणतेोय
हम्
आणिने काय
काण
ज जशी वाटती एक्सपेक्ट